हॅलो काय ग ताई बोल ना नुसती भाव खाते बॅलन्स नाहीन काय नाहीन
भाव नाही खाते माझ्याकडे पैसे पण नाही आहे बॅलन्स टाकायला
ते मागून तरी टाकून घे ग काम कराय चय आपल्याला कशी, कशी बोलते तू कालपासून नुसती फोन लावून राहिली अनिता का फोन नाही लावत, का नाही फोन लावत तर नुसती बिजिच राहते बाई
कोणाकडे मागूस दे मला पैसे
माझ्या अकाउंट मध्ये दोनशे रुपये असेल देऊ का?
माझ्या अकाउंट मध्ये पण दोनशेच
पैसे बॅलेन्स मारून गे
हम्म माझ्याकडे पण दोनशेच आहेत
मग मी दोनशे टाकते ना
दोनशे टाक
हम
टाक मग
फोन पे आहे का नाही
नाही
मग काय आहे टाकू तुला
हेस
आज कुठं गेली शहादेला
पैसे काडायला
किती काढले मग?
चार लाख
चार लाख कशाचे? चार लाख रुपये अन पैसे बॅलन्स टाकायला पैसे नाही असे कसे बोलते मग अ गटाचे मग काढून घे आणि बॅलन्स टाकून घे
ते मी नाही काडनार एवढे जास्त
कोणाचे पडले पैसे काढले?
आहे सगळ्यां सगळ्यांचे दहा महिलांचे
ती वाटप बाटप करणार. किती किती वाटप करणार हजार.
हम्म.
हा का मग तुझे पण असेल ना गं.
माझे पण आहे पण मी नाही घेणार.
कशे आल्या त्यांचे व्याज कसं भरायचं?
यांचं छत्तीस हजार दोनशे पंचेचाळीस.
म्हणजे
छत्तीसशे पंचेचाळीस
महिन्याला
हम्म पूर्ण टोटल छत्तीस हजार दोनशे पन्नास भरायचे सगळ्याचे दहा लोकांचे.
हम्म पण मग ते महिन्याला कसे भरायचे?
कायच
पैशे
महिन्यातले मजे
महिन्याला पैशे त्याचे कशे भरायचे असं चाळीस हजार आपण घेतलो. समजले मी मीने पैसे घेतले तुझ्याकडूनं हा
हम्म.
मग ते आता त्याज्या पैसे ते भरायचे कशे त्याचे?
तेच आहे सगळे हे आम्ही दहा लोकं आहे ना
हा हा हा बोल ना.
गडे मिल्स
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय का गं? हॅलो हॅलो. हॅलो अनिता